हा काय कराल्यास
तुमी तुम्ही अ ह चला ना?
होय चहा झाला तुझा?
हा झाला
हूं हूं पोरी काय कराल्या
हायत खेळायलालेत खाली
तयार होत्या दुपारी काय केली नाईस
मी जीवन झाल्यावर मिरच्या खाणार मिरच्या आण मिरच्या खाल्ल्यावर झोपूनच गेलो मी
हा हा
त्यामुळे आत्ता फोन गेला आता ब आणि ते ते काल एक कुंठली लिंक तुम्ही हे केलाय
ते ह्यांच्या मित्राच्या बायकोण पाठवलेली बाई
आ हा
त्या तुला नंबर मागायल्यात
होय
म दि की गिफ्ट मिळतयं म्हण
काय नको सात दिवसानं गिफ्ट येईल माझं अम्म
आल आलं
न्हाय आबा तुम्ही दिला तुम्ही दिला
मी मला काय नंबर बिंबर मागाय नाही
हा माझ विविध जणांना पाठ शंभर झाल्यावर माझ नंबर मागितलीत आणि चार दिवसांनी गिफ्ट देतो म्हटलीत हम्
मला काय नंबर मी ते पाच सहा जणांना पाठवल्यात काय सगळ्यांना नाही पाठवत
हा काय नाही बघा निवांत मामा
मामा बाहेर गेल्यात ग तेच आता उठल्यात ब्लाउज एक द्यायचा होता आता उ पण अजून भांडी घासणारय
म मम्मी तेन
मम्मी आता आल्या कामासन नाई आई खाली जेवण करायल्या
हा हा एवढ्या लवकर
एवढ्या लव आत्ताच घलतोय गरम लई हुतंय आत
होय होय नंतर गरम हुतंय नाही अजून आता भांडी घासणार मग करणार
वेळ झाला काय वेळानच करताय
नाई लगेच हुतय आता दोघांच केवढं ला
हा ते पण अस हम्म
करायचं आणि खायचं आणि गार होते इथं पण लई गरम होते ग नको वाटतय
आ हा सिजू
शिज्जू आहे की खेळालय नव्ह म
काय नाही पप्पांचा फोन येतोय उचलत नाही करमत
होय गेलतो की लई पप्पा नव्हतीत खर जाऊन लगेच आलो एका दिवसा
हा हा प्रेम तिकडच आहे नव्हे
प्रेम गेलाय ना सुट्टीला तिकडं
हा हा मग
हा ना गेला नाहीस सुट्टी ला
कोण मी होय नाही शिवायचं इथं ब्लाऊज शिवायचे आहेत बघूया ता
हा, येत्यात काय गिऱ्हायाक?
हायत बई वेळ मलाच मिळना फोन वर फोन यायलेत सगळ्यांचे देतो देतोच म्हणाले त्याला काय एक लागतय होय अस्तर लाग दोरा लागतय लेस लागत्या आमचच निम्म पैशे घालायच त्याच्यात पहिला मग
म दुक
कसलं दुकान घालू बाई हं हं आता दुकानच हाय म्हणायचं
घरात बी आता घरात बघणार हाय काय त्या दुकानात बघणार
दुकानच आहे म्हणायचं ते
काय करतेस?
एका दिवसाला किती होत्यात?
होत्यात की काल चार झालेत की, होय
एवढा फास्ट?
होय गारमेंटच्या मशीनवर होते चार का सहा, सहा होत्यात अर आपण तेवढं करायच नाही आपल्याला झेपतय तेवढं करायचं काल जरा अर्जंट होत ग मग तेवढी चार शिवले तिथनं साड्या नाही त्याला चार काट मारले
आ, हा
असं थोडं थोडंच करायचं सहा सहा होत्यात गारमेंटच्या मशीनवर? तेवढ आता बघायचं हाय तेवढ शिवायची अजून याल्यात
आ, हा
म, तुझं काय पुढचं
माझं पुढचं बघायचं बायबल कॉलेज म्हणाय लागलोय अजून तीन वर्षाच
हा, हा मग येताना प्रवास तेन कसा झाला?
चांगला झाला
चांगला झाला?
हां
जेवण वगैरे असतंय ट्रेनमध्ये?
ट्रेनमध्ये प तेवढंच खास नसतंय आसं आळणीच असतंय असं ट्रेनमध्ये मग मसाला वगैरे चांगलं नसतं जेवण
हा, हा हम्म
अं बाबा कामाला गेल्यात
हा, हा का दिवस पाळी आहे?
अं चार-बारा, चार-बारा
चार हा रे हं हं
येतील ना त्यांनी बारा वासता
हम्म हम्म
माझं प्रोफाईल पहिलं टास्क होतं ते झालं
ते काय बोलू नकोस
काय रे
हम् ते ऐकत्यात की मगच पैसे येतात आपल्याला होय तेच काय बोलायचं नाही ग हयाच्या विषयी आपलं असं नॉर्मल बोलायचं
असं होय हा हा
मग
आईची ब्लाउज एक घातलेली दुसरं ते हे कुठलं अ असं मेहंदी कलर होत ते बसलय बरोबर
हा लाल पण घातलेलीत नव
हा लाल पण घातलय बसलत बसलत
हा हा
ऍ पोरींच्या सगळ्या पॅटीचा कलर जातोय आणि मला माहीतीच नाही
जीनच्या नव होय जीनच्या पॅन्टच जातात
लई लोकं भिजत सगळे एकदमच
हा
आईच्या परकरला लावलेला सगळ्या त्यो शव्याच्या शर्टला लावलेला टी शर्टला पांढऱ्या कलरचा
ते काय आता खराब झालय सोड जातय उनान कलर उडत
हा मला माहित नाही नंतर तर लास्ट ला बडलतो, खाली आणि घातल्यालं
हा हा इथ अ निरम्यात घालताना बाजूलाच घालायचं
माहित नव्हतं हो मला त्याचा कलर जाईल ते बघितलं नव्हतो मी
हम्म ते दुसऱ्या पॅन्टच जात नाहीत ते परवास आहे ना शाळेत च्या वाढदिवसाला आणलेलित किणी त्याचं वाढदिवसाला जा ते त्या पॅन्टनच जातयच
ह हा श्रुतीच्या पॅन्टत जायाला येत नाही का जेस कण घातलेलेला
कुठली पॅन्ट
हाय कि ती घातलेली श्रुतीची एक निळी आहे बघा निळी
सिक्स पॉकेट आणल्या काय निळे मग तेच की तेचाच जातोय की जातोय तेचा पण
गेला नाही खरं
नाही व्हय तेच्याच लागतोय पॅन्टचा कलर भरपूर मी पण एक ते काय लक्षात राहिल नाही किनी सगळं मामाच्या कपड्यांना शर्टला तेन सगळं लागतय काय दंगा कराल्यात हा हा
काय नाही चर्च ला जातोय की चर्च चुकवून चालत नाही तूम्ही येत होता नव्हं काय झालं
येथे मामाची गाडी खराब झाली गं
आहा!
मित्राची आणल्यात तेच्या कामाला जातात ते पण लवकर चालू होत नाही
हा
हम्म
मग गोव्याला गेलता
हम्म
एन्जॉय केला
एन्जॉय काय करतोय बाई उलट्या आणि बिलत्या सगळ्या हम जय चालतय ते पोरासनी घेऊन जायचे नाही जायचे तर दोघं जायचं हे खरं आहे, पोरं असल्यावर काय एन्जॉय करती म्हणजे काय असं मज्जा झाली सोड तर पण ते जायला उशर झाला नाही त्यामुळे एक दोन दोनच बीच बघितलं दोन बीच आणि एक चर्च
म्हणजे किती आहेत बीच असे गोव्यात
भरपूर आहेत
आहा!
बरं खरय सगळीकडे वेगवेगळे म्हणजे सम एकच समुद्र असते पण नावं वेगळी वेगळी अस तेला सगळ्याला.... लांब सगळ एक एक दोन दोन तासाच्या अंतरावर.
हा मग तुम्ही बघितलासी अर्जी गोव्याचा?
बघितला की मोठा चार्ज बघितलाय
गेलतात
होय आत गेलं की खरं बंद होतं सन रविवार नव्हता ना.
आ हा
व बुधवार, मंगळवार होता.
हा हा
त्यातून घेऊन..
मेणबत्ती आ
होय मेणबते तिथं विकायला उभारतात की
आ हा लावला तुम्ही
गा सगळे जण घेऊन घेऊन त्या.... स म टाकातील रविवारी लावणार असतील
अस व्हय.
आ बॉक्समध्ये टाका म्हणू सांगितल लिहिलेलं तिथं पन्नास रूप... पहिला पहिला पाच घेतलेत
आ हा प्रत्येकाच्या ए ए चल पडचिलकि तिकडं.
म?
हे जरा श्रुती बघा ना ते हे आहे की नाही मामी गच्ची?
हा
ते गच्छ तिकड पाय टाकून बसायला लागल्या, वरत्याच वरत्याच ह्या माहिती ते असं समोरच तिथ हा
बसली होतीस हा बसलेलो आम्ही म्हण कितीदा करायला लागतय अस?
त्या
एका दिवसात
नाही कधी पण केलं तर चालतय तसं काही नाही.
हा बर ठीक आहे चालतय